हॅलो कशी आहेस?
मी छान आहे बघ.
मी मस्तपैकी अक्कलकोटला जाऊन आले बघा.
जरा थांब मला ते ऐकू ये ना कॉल तुझा
हॅलो
हॅलो
येतोय आवाज..
हा हॅलो हा येतोय.
हा म्हणलं मस्त पैकी काल अक्कलकोटच दर्शन घेऊन आले छानपैकी हम्म हम्म मस्त आहे स्वामींच खूप छान झालं म्हणजे गर्दी कमी होती. येता येत तुळजापूर पंढर पूर, तुळजापूरला तर प्रचंड गर्दी होती. अक्षरशः म्हणजे उभारायला जागा नसत्या.
कारण लाईनमध्ये खूप वेळ थांबाव लागत ना पण
हो हो हो हो तुळजापूरच मिळालं. अ पंढरपूरच पण छान झालं. अक्कलकोटचं तर काय अप्रतिमच आहे विचारायलाच नको एवढं म्हणजे असं. आपण, कधी तिथं उभऽ- स्वर्गच वाटतय.
हो, नाही मी फार वर्षापूर्वी गेलेली आता, मध्ये काही गेलेलं नाही, आता एकदा परत एकदा, जरा मुलं मोठी झाली की जायच. हम्म,, छोटा अजून लहान आहेना..
अशा हे तुला नाशिकच हे माहिती का ग अ दिंडोरी. ते पण स्वामींच मंदिर खूप छान आहे.
ऐकून आहे ग हा.
मी तिथं पण जाऊन आलेय मध्ये.
होय काय, हं.
हो, म्हणजे अक्षरशः, त्या मंदिरात तिथले जे गुरु देव आहेत ना ते.
हम् हम्, हम पुजारी.
पुजारी नाही,.. अं ते गुरु एक जण आहेत, त्यांचं नाव आता मला आठवत नाहीय. एवढं सुंदर सांगतात, प्रत्येकांचे प्रश्न सोडवतात वगैरे. असं म्हणजे, गुरु माऊली म्हणून आहे बघ, ते आता त्यांनीऽ सुद्धा खूप मोठा सप्ताह केला होता.
अच्छा हम्.
हम्म,, म्हणजे खूप अ आणि आपलं देऊळ बंद पिक्चर आहे बघ, त्याच्यात ते दोन्हीऽ- अ म्हणजे पहिल्या ह्याच्यात पण ते होते बघ. आणि दुसऱ्या ह्याच्यात पण ते होते शेवटला. नाशिक, त्र्यंबकेश्वरच घेतलं ना सगळं ते शूटिंग.
हो हो, शेवटी तस् त्यातलंच घेतलं.
हा, शेवटी तितक म्हणजे तिथले होते ते तसे. त्या महाराज, खूप सुंदर आहे म्हणजे बघण्यासारख क आहे तिकडं पण, अक्कलकोटच तर नावच
लहान असताना गेलेल, ते शांती वगैरे करून घेतात ना त्र्यंबकेश्वरला.
अगं त्र्यंबकेश्वरच तर दर्शन असलं अप्रतिम होतय ना म्हणजे आम्ही गेलो होतो ना मागच्या वर्षी. म्हणजे असं तिथे गाभाऱ्यात गेलं की वेगळाच हे होतो फिलिंग.
आणि तिथं आम्ही असं थंडीच्या ह्याच्यात गेलेलो ना तर असं इतकं सुंदर दिसत होतं. डोंगर वगैरे छान, त्याच्यातून धबधबे वाहतात. इतकं सुंदर निसर्ग दिसत होता ना की बस.
आणि प्र त्याच्यानंतर नाशिकला सुद्धा काळाराम मंदिर अ आहे ना रामाचं? जिथे अ रामप्रभू वनवासाला गेलते. त्या वळेस ते तिथं हे झाले होते ना त्या म्हणजे तिथंच राहिले होते ना पंचवटीमध्ये. ते माहितीये ना तुला कहाणी? हा. हम्म ते म्हणजे अगदी तिथं प नाशिकला तर गेल्यावर सुंदरच वाटत. असं वेगळंच फील जस साक्षात आपण ह्याच्यात राहिल्यासारखं वाटत, रामाच्या ज्या ठिकाणी ते मंदिराच एक माहोल वेगळाच असतो ना ग आणि त्याच्यानंत
ते असं असतच ना, मंदिराच्या ठिकाणची जी पॉझिटिव्ह एनर्जी असती ना
हा, ती वेगळी ज असती तिथली, मग त्याच्यानंतर
आणि अशा काही प्रसिद्ध ठिकाणची आहे ना, खूप जास्त असते की तिथच गेल्यावरती जाणवतं आपल्याला.
वगळे असती ती.
जे आपल्याला कितीही दुःख, त्रास असेल तर ते ति
समाधान होत ते ह ते त्याच्यानंतर गोदावरी नदी त्यानंतर अ ते पैठणला आहे गोदा आणि मला वाटतं नाशिकला पंचवटी आहे. कृष्णा का भीमा काहीतर असं आहे वाटत.
हम्म हम्म.
आणि हे एकनाथ महाराजांचं सुद्धा खूप सुंदर आहे ह्याला पैठणला. मंदिर आहे तिथं असं झूम लाईटिंग वगैरे त्या काळापसनं आहे बरं का. हा.
होय का अरे वा!
हो इ बाग आहे ती खूप सुंदर आहे. म्हणजे तू असं वाटणारच नाही की हे काय वेगळंच आहे असं म्हणजे.
तू एवढं सांगतेस तर एकदा जाऊन आलंच पाहिजे.
शंभर टक्के. अगं म्हणजे अशे आपल्याला काही ठिकाण आहेत ना आपण कधी पाहिलेच नाहीत आपल्याला कधी म्हणजे आप पण त्या साईडला जातो पण आपल्याला ते क कळून येत नाही.
हा तिथं जात नाही बरोबर.
हम्म. म्हणजे कधी आपण असं जवळ जातो तिथपर्यंत. तिथं ते सातापुरा पण छान आहे बघ.
म्हणजे काही वेळेला खूप छोटी ठिकाण असतात जी माहीत नाही माहित नसल्यामुळे ती सुटून जातात बघण्याची.
हम्म बरोबर
आणि सारखं सारखं नाही गं जाण होत येन
बरोबर आहे. आगं वेगळंच फलिंग असत आणि आपल्याला म्हणजे वाटत पण नाही की आपण एवढ्या छोट्या जागेत आलोय. पण तिथं इतकी पॉझिटिव्ह एनर्जी असती ना विचारायला नको आता ह्याच्यात सुद्धा बघ की अक्कलकोटला गेलं आ अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर ला गेले की किती प्रसन्न वाटतं म्हणजे आल्यावर असं म्हणजे थकवा बिकवा असं काही वाट
त्या मंदिरात मंदिरात गेलच ना की वेगळंच फिलिंग येतं बघ
शंभर टक्के शंभर टक्के मी तर तुला सांगतोय अक्कलकोटला म्हणजे सहसा एवढं जात नाही पण तुळजापूर आमचं असतं कारण मी तुळजापूरला ना अं... दर आश्विन शुद्ध पौर्णिमेला आमच्याकडे चालत जात तात म्हणजे सोलापुरातून रूपाभवानी म्हणून एक मंदिर हे तिथं
हा हा
त्या मंदिराला सांगायचं त्या देवीला मी चाललेय तुझ्या या आईच्या यात्रेला तू मला सुखरूप आन येेताना. आणि मला तेवढी एनर्जी दे की मी चालावी तुळजापूरपर्यंत कारण तुळजापूर सोलापूर... बेचाळीस किलोमीटर हे ना गं हो. आणि आम्ही चार वाजता निघतो रात्री
नाही बाई आणि तुमचं ते वारीचं पण कशीही चालतात सगळीजण
हो तो तर माहोल वेगळाच आहे. अंग, अक्षरशः म्हणजे तू कधी असं तुला वाटणार पण नाही की आपण वारीत चालतयं आपल्याला काय कमी पडतंय कशाची कमी नसती तिथं माहिती आहे का खायचं प्याय चं म्हणजे ते देवच घडवून आणतो सगळं
तो देवचं घडवून आणतो की अ आपल्याला हे. अ खाण्यापिण्याची सोय वगैरे.
असतात बाय पास.
त्यात तेवढी एनर्जी पण असती लक्षात ठेव.
चकाचक चाललेले अस तरी त्यांना काही त्रास
काही काही नाही उन्हाचा नाही पावसाचा नाही कशाचा त्रास नाही. आणि त्याच्यापेक्षा माहिती का सगळी म्हातारी पंच्याहत्तर ऐंशी साठ पासष्ट ह्या वयाचीचं ही लोक असतात वारीत
गाणी कसं हे माहिती हे का? कधी बघितलंस ना विठ्ठल विठ्ठल तो ठ ठ ठचा जो उच्चार हे ना. त्याच्यामुळे ना हृदयावरती जो परिणाम होतो ना. तो सायंटिफिकली प्रूव्ह केलेला आहे त्यांनी ठक ठक हा जो. उच्चार आहे ना. त्याच्यामुळं हृदयाचे हे स्पंदनं सुधारतात.
लंडन वरनं लोकं वारी घेऊन आलेत, म्हणजे काय विशेष आहे बग यात ह्याच्यात सुद्धा म्हणजे टेक्नॉलॉजी मधे पण तेवढंच हे झालंय ते,
हूं.. म्हणजे ते म्हणतात ना विठ्ठल-विठ्ठल का म्हणत त्यामुळे ते त्यांनाही माहिती झालंय अगं आपल्याला उलट आता आपलं बघ ना संस्कृत आपलं इथं भाषा जास्त हे आहे. भारतामध्ये, पण जर्मनीमध्ये त्यांनी सगळे ठेवलेले आहेत ग्रंथ वगैरे, वगैरे स स्कृत भाषेत संस्कृत भाषा जर शिकायची असेल तर जर्मनला जास्त चांगलं ज्ञान मिळतं.
गाथा वगैरे सगळं ह्याच्यात इंग्लिशमध्ये पण मिळत माहितीये ना?. स्वामींच तर सगळं इंग्लिशमध्ये पण आहे माहिती का बुक? सगळे इंग्लिशमध्ये आहेत स्वामींचे. म्हणजे ते देऊळ बंद पिक्चरमध्ये सगळं दाखवलंय बघ त्यांनी.
दाखवले त्यांनी नाही का तिला वाचता येत नसतं, तर ती म्हणली मला इंग्लिश मधून येईल, हा मग तो म्हणतो माझं इंग्लिशमध्येच ये., तू वाच.
हो म्हणजे लोकं अध्यात्मातकडं आता वळतायत पूर्वी कसं होतंच, पण आता ह्या दोन वर्षात म्हणजे पाच सहा वर्षात खूप कमी झालं होतं. अध्यात्माचं पण लोकं आता वळतायत. परत प्रचंड म्हणजे तू बघायला गेलीस ना स्वामींच्या कुठल्याही मंदिरात जा संध्याकाळच्या आरतीला फुल्लं गर्दी असते. ते फुल उभारायला जागा नसती लोकांना, बाकी कशी आहेस, अजून काय विशेष? तू कुठलं करतीस देवांचं म्हणजे का असं काही नाही सर्व देवांचं हॅलो.
माझा असतो तो मेडिटेशन. सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे आहे आपल्या आयुष्यात करणं, ते ध्यानधारणा करणं जास्त होत आता हे ना म्हणजे ध्यान म्हणजे काय ध्याान म्हणजे? त्याच्यामध्ये पूर्ण विचार शून्य तुमचं व्हावं विचार जेव्हा बंद होती, ती जी स्थिती असते ती यायला पाहिजे, त्यामुळे मी रोज सकाळी पाच वाजता ना पाच ते सहा,, मेडिटेशन असतं मेडिटेशन चे फायदे इतके छान आहेत,, अ एकाग्रता वाढते. आपला फोकस वाढतो, परत आपलं शांत राहतो आपण, डिस सीजन आपल्या घ्यायचंय ते कळतं, आपल्याला जर एखादी गोष्ट, आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात तसं ते शांत जेव्हा आपण राहतो, तेव्हा आपल्याला पाहिजे ते आपोआप मिळायला लागतं, आपोआप आपल्याला संधी आपल्या समोर यायला,, त्याचा अनुभव स्वतः घेतलेत.
बरोबर.
खरंच मेडिटेशन हे एकदम छान आहे. भरपूर माझे चॅनल पी एम सी हिंदी म्हणून आहे खूप छान आहेत त्यांचे सगळं टी व्ही वर पण चॅनल आहे त्यांचा यु ट्यूब वर तर भरपूर मिळतं. ते खरंच आत्ताच्या ह्या ह्याच्यात जेव्हा पल्याला आता इथं बघितलं किती प्रलय येणं हे येणं ते येणं हे कशामुळे होत तय सगळं म्हणजे कलयुगातच जे वाढत चाललय युग जेव्हा बदलत असत तेव्हा ह्या गोष्टीची खूप गरज असते
आणि तुला सांगू का आजकाल आजकाल काय झालंय माहिती का अ जास्त करून मोबाईल आणि टि व्ही च्या वापरामुळे अध्यात् कमी झाले जे तोंडानं म्हणत होते ना आजकाल ते कोण आता च्या लहानपणी सगळं आम्ही अ तोंड स्तोत्र वगैरे सगळं आम्ही तोंडपाठ होतं आम्हाला
हो हो मगं काय तर रोज आणि म्हण म्हणून जाताना म्हणून जायचे
हम्म आणि आता कसं आता परीक्षा जवळ आली की नाही देवाचे नाव घ्यायचं सोत्र म्हणायचं पे र जाताना अस आता तस देवाचा नमस्कार पण करत नाहीत ही पोरं आज कालची पिढी म्हणजे अस कलियुग म्हणतात ते असंच.
हम्म
आणि कसं झालय आता युट्यूबला लावलं संपला विषय चालू झालं.
हो हो तसं असतं म्हणायचं काय म्हणायचं कशाला नुसतं ऐकायचं.
शुभंकरोती आजकाल आता तर बघायला सुद्धा मिळत नाही म्हणजे ऐकायला नावंच बंद आयवंय तुम्ही नुसतं ही लोक आजकालची काय करतात सकाळी उठलं की नाही अंघोळ व्हायच्या आधी नुसतं ते हे लावून ठेवतात स्पिकर मोठमोठ्या आवाजात,
हां
तुम्ही काय घेता का तुम्ही कुठे असताय संडास बाथरूम मध्ये तेव्हा हे ऐकतात का? हे चुकीच आहे हम् म्हणजे इतकी लोकांचं मेंटॅलिटी हे झालीनं मी रोज हे करतो मी रजते कर कस तुम्हाला देव पावायचा सांग की